हां मग काय झाला चहा पाणी?
झाला झाला तुमचा?
अ झाला झाला माझाही झाला, आता जरा रिलॅक्स असते संध्याकाळी. माझे स्कूल कशी सकाळून असते ना सात ते बारा असते मग, येत ता येता एक वाजतो मग नंतर घरातली कामं मग आता जरा रिलॅक्स असते, म्हटलं चला तेवढंच आपले टास्क कंप्लीट होईल.
मॅरिड आहात तुम्ही पण?
हो हो मॅरिड पण आहे, मुलगा पण आहे, सगळंच आहे, जॉब पण आहे शिक क्षण पण आहे.
हम्म! छानच!
आता सध्या मी बी एड पण करते, म्हणजे शिक्षण पण आहे सगळंच सामावून करायचंय काय.
हो हो तुम्ही आता म्हणजे कोणत्या म्हणजे कुठ मी सध्या हाऊस वाईफच आहे, आमचा मिस्टर माझे इव्हेंट मॅनेजमेंट करतात. हॉटेल आहे आमचं स्वतःचं.
अच्छा, हॉटेल आहे. अरे वा!
हम्म, जरा थोड्या कारणानं बंद हेट करायला लागले दुसरीकडे एकीकडे होते ते काढून आता दुसरीकडे काम चालू आहे. इथे असतो मी आणि सासूबाई. हम्म!
हा हां म्हणजे तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहता.
ह म्हणजे जॉईन म्हणजे जॉईन नाही मी मला दीर वगैरे कोण नाही. नवरा मी मुलगी सासू आणि आजे सासू अस आम्ही पाच जण आहोत.
ओके! ह ह ह, म्हणजे तुमची तुमची फॅमिली अच्छा!
फॅमिली हा, तुमचा घरी कोण कोण अस मुलगी आहे की एक मुलगी.
अच्छा! माझ्याकडे फक्त मी अ माझे मिस्टर आणि अ मुलगा आहे एक मला बस तीनच जण राहतो आम्ही इथून.
हां हां हां, तुमचं दुसरं म्हणजे मूळ गाव दुसरीकडे आहे का?
हा माझा मुळगाव जळगाव आहे.
जळगाव अच्छा हा हा हेच आहे आमचं मूळगाव हेच तुमंग.
ओके! अच्छा, नाही माझा मुलगा जळगाव आहे आणि मिस क्टरांचा जॉब होता ना इकडे. मग मी पण इकडे आले मग काय शिक्षण वगैरे होतं नंतर मग
हा हा मी माझे पण शिक शिक्षण मुंबईमध्येच झालंय कारण की माझे मम्मी पप्पा मुंबईलाच होते. मग माझं शिक्षण मुंबईलाच झालंय.
अच्छा! आणि आता कुठे आहे.
आता मम्मी पण इकडे आले, पप्पाना एक् -एक्सपायर झाले, पप्पा एक वर्ष झाले. त्यामुळे मंग मम्मी, भाऊ इकड शिफ्ट झालं.
ओके, अच्छा-अच्छा. म्हणजे तुमचं माहेर आणि सासर, प्रॉपर तेच गाव आहे?
हा म्हणजे माझं सासर पण इथच आहे, नाग माहेर पण इथच आहे नागठाण म्हणून. पण पप्पांच्या जॉब साठी आम्ही मुंबईला गेलतो, पप्पा इंजिनियर होते ना माझे.
हां हां हां हं.
त्यामुळे आम्ही तिकड होतो, सातवीपर्यंत मला वाटतं तिथेच झालं माझं पूर्ण शिक्षण.
ओके. व्हेरी नाईस हां हं, चांगलंय, म पुढे जाऊन काय करायचंय? म्हणजे कशा म कोणत्या याच्यात? शिक्षण आणि जॉब करायचाय कंटिन्यू?
जॉब चं बघाय म्हणजे अस मी ना, म्हणते गव्हर्नमेंटलाच कुठेतरी ट्राय करायचं. गव्हर्मेंट साठीच ट्राय चालू ये, मग एक्झाम्स वगैरे असतातच ना? हां, तेच आत्ता ग्रॅज्युएशन माझं पूर्ण झालं, एक महिना झालं, म आता इथून पुढं देणार.
अच्छा, ओके.
हम्म हम.
हम्म हम्म हम्म.
तेच, त्याच्यासाठीच हम्म.
हं थोडं शिकत राहायचं, म्हणजे कसं आपण लग्न झाल्यावर कसं आपल्याला टाइम असतो ना बराच? म तोवर शिक्षण करून घ्यायच मग मुलं मोठी झाली की, मग आपल्याला जॉब सहज करता येतो. मी पण तसच केलं. हो आधी लग्न झालं, मग नंतर शिक्षण करून घेतलं, आणि आता जॉब म्हणजे मुलांचंही टेन्शन नसतं, काही नसतं आपल्याला बरं पडत ते, लेडीज म्हटलं म माझा मुलगा आहे, आता सहावीला आहे
हा मग मोठा आहे.
मोठा झाला हां, पण तो लहान अस तानाच सगळं शिक्षण वगैरे करून घेतलं, मग तो मोठा झाला. आणि त्याला स्कूल ला टाकला, तसा मग जॉबला सुरुवात केली ही ही, म्हणजे सगळं असं प्लॅनिंगनी झालं, जास्त दिवस वाया नही गेले, लग्नानंतरही.
हो हो हो.
फक्त एवढं ये, थोड जॉब उशीरा लागला, पण मग सगळ सेटलमेंट व्यवस्थित झाली.
हम् हम्, चांगलाय चांगलाय.
हम्म.
हम्म.
असं आहे.
हम हम.
तुम्ही कोणत्या युनिव्हसिटीमधून केलं मग?
नाशिक.
नाशिकच्या? पण तुम्ही, म्हणजे तिकडे आणि इकडे एवढा दूर
नाही नाही डिस्टन्सचे असतं ना ते एक्सटर्नल असतय.
एक्स्टर्नल केलं ओय.
हा म्हणजे मला खरं तर बी एस सी च करायचं होतं पण त्याला एक्सटर्नलला भेटलं नाही. तेव्हा मुलगी लहान होती आठ वर्ष आठ महिन्याची होती. म्हणून मग एक्स्टर्नल लाच टाकून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं बी ए मधून असं केलं.
ओके मग सब्जेक्ट कोण तरी तुमचे?
सब्जेक्ट शो समाजशास्त्र सोशल.
समाजशास्त्र आणि ऑप्शनल?
ऑप्शनल नसतात हेच्यात म्हणजे टोटल सहा सब्जेक्ट अस तात सहा सब्जेक्ट मधनं मग से कंड इयरला तीन सब्जेक्ट तिनिय म्हणजे मग लास्ट इयरला एकच सब्जेक्ट असं असतय.
हो का आमच्याकडे मी पण डिग्री केली ना सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी नाही का तिथून मी रेग्युलरलाच केलं कारण मुलगा लहान असताना मी करून घेतलं तर आमच्या इथं ऑप्शनल सब्जेक्ट होते दोन म्हणजे आता माझं इंग्लिशमध्ये होतं स्पेशल इंग्लिश तर मी इंग्लिश चे चार होते. आणि नंतर जॉग्राफी आणि मग इकॉनॉमिक्स घेतलं होतं मी दोन एक्स्ट्रा सब्जेक्ट घ्यावे लाग ता आम्हाला म्हणजे आमच्या युनिव्हर्सिटी मध्ये असं आहे.
हा इथे तसं नसतंय. अ इथं मग कसं फर्स्ट इयर ला सहा सब्जेक्ट टोटल सगळे कंपल्सरी. परत ती दुस आहे त्यामुळे काही जास्त टेन्शन नव्हतं. पेपर पण काय एवढे म्हणजे असतात जास्त अवघड पण एवढे स्ट्रिक्ट नसतं.
ओके म पेपर द्यावाला जावं लागत असेल ना.
हो हो पेपर द्यायला जातं जायला लागतं पण वर्षातून एकदाच असं दोन-दोन टाइम वर्षातून एकदाच असच. सेमिस्टर वाईज असं काय नसते..
पीअरली म्हणजे सेमिस्टर वाईज असेल.
हा हा नाही फक्त इयरलाच. .
अच्छा डिग्री इयरलीच आहे म्हणजे तुमची.
हां.
ओके.
हम्म त्यामुळे ते लव
तेच म आता डिग्री झाली ना तुमची काय करा माहिती का मास्टर डिग्री पण करून घ्या नंत तर राहील ना राहून जातं मी पण काय केलं होतं त्याचं कॉलेज मध्ये ऍडमिशन किंवा मास्टर डिग्री कंटिन्यू केली होती त्याच्यामुळे कसं माझे एल सी ना काढायची झंझट, ना टाकायची झंझट डिग्री पण होऊन गेली आणि एकदाचच झालं ते. आणि आपण डग्रीच्या फ्लो मध्ये असलो की मास्टर डिग्री आपल्याला जड नाही जात मग ती करून घ्यायची नं तर असं डिस्टन्स म्हणजे पडलं ना मध्ये अंतर पडलं ना की प्रॉब्लेम हो तो नंतर मग आपण फ्लो मधून निघून जातो ना.
हा हा हा.
आता कसं तुम्ही शिकते म्हणून मी सांगते माझे अनुभव सांगते तुम्हाला की करून घ्याय चा सलग म्हणजे पाच वर्ष सलग निघून ही जाता कुठे ही जातात दिवस कडत पण नाही. आणि आपलं तेवढं शिक्षण पण होऊन जातं आपल्याला पुढे ते भरपूर कामात येतं म्हणजे मास्टर डिग्री करायलाच पाहिजे आजकाल डिग्रीपेक्षा पण त्याला महत्त्व आलंय.
बघणार ये मी पण ते पण आहे म्हणजे ज्या कॉले होय तेच आता बघणार ये मी आता त्याच आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे पोस्ट ग्रॅज्युएशनचं पण हॅलो हॅलो हॅलो हॅलो